हॅलो हम्म येतोय का आवाज हा हा येऊ राहिला येऊ राहिला काय करायलाय?
नाही काही नाही आरामच चालू आहे सध्या आरामच चालू आहे सध्या
हम् हम्म बार आमचं काही नाही आता आंगुळ पांगुळ झाली आता झोळीत घातलं या थोडीशी झोपली अन लगेच उठली मग आपा देऊ राहिले झोका उठली ती आता काय झोपायची नाही आणि वच गॅस परं पुसू राहिली
हो बाकीचे काय करतात?
बाकीच्या ना ते टमाट्याचा पेपर राहिल वाटतं थोडंसं अँगल वाढला ना तो अँगल मधला पेपर टाकायला गेला
हम् ह
हे जायले तिकडं पेपर टाकायला
हा का
हम आप्पा त्याला सोडून आले मगाशी हम्
गेला का आज
हा आज नाही कालपासून जाऊ राहिला आता नाही म्हणतो घरी राहायला
हा ना
हा लग्नाने जास्त शाळा केली
हा आज घरीच आहे
हा का? का बरं?
खोकला, थंडी, ताप आला होता. म्हटलं, नको जाऊ आजच्या दिवस खूप पोरं राहत ना, किती? पंचवीस एक पोरं ये म म्हटलं, नको व्हायरल होइलं. बाकीच्या कोणाला आहे का नाही, पण तुझ -तुझ परत म्हटलं दुसऱ्या पोरांना लागेल तर आजच्या दिवस थांब म्हटलं मग डॉक्टर क जाऊन आल्यानंतर उद्या जाईल. म्हण तो आता जातो म्हणे, दुपारून घरीच येतो ना.
ह ह
पण मग म्हटलं, मग याचं परत इन्फ -व्हायरल इन्फेक्शन तर दुसऱ्या पोरांला ला एकत्र जात्यात, तर शी म्हटला नको थांबवून घेवू आजच्या दिवस.
हाआ मग त्याला आठ दिवस तो बी असंच होईल.. आता... त्याच्यामुळ जाऊन देत नव्हतो. त्याच्यात लग्न होते. अरं मला बी चार पाच दिवसांपासून बरंच नाही वाटत अहो रात्रीचं झोपलं की नुसतं हातापायाला कळा लागून राहिले.
माझं तेच होऊ राहिलं चक्कर येऊ राहिल नॉर्मल थंडी, ताप पण कावीळ पाहू वाटू राहिली म्हटलं कावीळ हो माहिती आहे तरी प
हा. ना.
र म कावेळ. होय ना करण कि असं नॉर्मल ताप पण वाटतोय हात पाय ला कला लागते.
हो हो चांगलेच. ह त्यांन बी लय त्रास होत. तो कारणाने पाणी बदलले ना.
हा आता विहिरीला पाणी उतरल ना यावेळी त्याच्यामुळं
त्याना हून राहिला. माला रात्री न झोपले तरी मला तसंच व्हायला लागलं. म्हणलं हे मला असं काय होऊ राहिलं, परवाच्या दिवशी ही तसंच.
त्याना दोन दिवस होत होत पण एवढं नाही थोडे हात पाय चावायचे. पन्ह. आज जास्त हे वाटू राहील, कृष्णा काल शाळेतून आला तसं झोपिलं होतं.
हम्म.
संध्याकाळपर्यंत झोपेलच होता.
मग ते बरं नाही वाटलं का मंग त्रास होतं ना
ऐक दिवस राहीन घरी, उलट याच्यामुळं ना बाकीच्या पोरांना व्हायरल व्हायला आता नको, ते का शाळेत असंच होऊन जातं. त्या मग एकाचा दोष राहिला त्या त्याला आणि त्याच त्याला
हा.
पोरांनच मग घरी आल्यावर घरच्यांना बी तर तेच होऊन, जात.
हा. इत तर आम्ही तिग आमच्या तिघायला बी आधी तो त्याच्या नंतर तिला अण मला
हम् हम्.
तेच ना मग व्हायरलच ना पोरांचच एकमेकाला लागतय ना
हम
बा बाईल फोन केला होता का? कुठपर्यंत गेली दिंडी?
बायला ना त्या दिवशी केला वता फोन सासवड मधी होत्या वाटत त्या. आणि आता करा केलंच नाही, दोन तीन ते आप्पाचा नंबर नाही ना आमच्या क. आता अण्णा का हाय, पण मग त्यांच्या फोनवरूनचं केलता. मग त्या सासवड मध्ये होत्या, मग त्या म्हणी व्हिडिओ कॉल कर म्ह व्हीडीव कॉल केलता मग व्हिडिओ कॉल केला, मग बोललो.
हम्मम तब्यात वगैरे बरी का?
हा बरी पण गाडीतच बसले, ह्यावेळेस काही चालल्या नाही त्या.
का बरं?
काय माहिती नाही, चालल्या त्या यावेेळेस.
चालवलं नसल मग
हा हा ते पाहिलं का तुम्ही, जेजूरला तीन बायान का ट्रक कन किती डेंजर झालं. आ
ट्रक व्हता ते दिंडीचे सामान होतं ना त्यात.
हा दिंडीचाच व्हता का?
हा दींडीचाच शिधा घेऊन चालला होता, तो ट्रक असचं आहे बातम्यानला. काय माहित कोणता दिंडीचा होता, पण दिंडीचा शिदा होता त्याच्यात अस.
अरे! देवा. नेमकं काय झालं काही नाही, काय बीचऱ्या डायरेक्ट जागाव गेल्या जेजूर मधीच ना?
ह तिघी जणी गेल्या, आण बाकीचे काही जखमी
जखमी हा पण असं ना देवाला गेले ना असं झालं ना. ते थोडं वा वेगळंच वाटत ना, वाईटच वाटत ना.
हम सगळे एक येत, एक चोपन्न वर्षाची आहे एक बावन. एक पंचावन्न.
हा ना.
हम.
काय म्हणत असलं त्यांचा जीव बर लय रडतं इतके रडात्या.
मग रडत्या कोणच्यानी गेला. काय झालं, असं होतं ना मग?
मग तेच ना.
त्यांनी पण थोडीशी जबाबदारी राहतीच. ना मग सगळ्यांना टेन्शन येतच ना, दिंडी वाल्यांचा असो दिंडी चालक असो किंवा मग सगळ्यांवच सांग मग निघेल, राहत्या गावातून पण
त्याच्यात ते गाडीवाल्याच भरोश्यावर येल राहतं त्या क गाडीवाल्या किती टेन्शन राहतं.
हम्म.
हो.
ते ड्रायव्हरला पणं असं थंडी तापच होता वाटत तापाच्या गोळ्या गेल्या होत्या त्याच्यामुळे अचानक च करे आली म्हणे. हम्म हे गेलं त्याच्या ब्रेकवररून बॅलन्स ठ ह ट कलासं.
मग आता तर त्याचा काय दोष नाही आजारीच नाही समजले वाजव लागका
तेच ना.
मी ते दोन दिन बनलं कता तीन वा तीन साली
काय ग.
तवा अस त तुम च लागवाला
हा मग तीन ला चूट होन रस््या रथवशी मग एवढं टप्पाही होतो ना
हो
भरपूर चालायच राहत
क स
आता ते तीघे घरी गेली पुरा दिनडिचर् त आता कुठली दिंडी होती कायग पुरा दिंडीतच येे ना सगळेच मन नाही लागणार
आं
ते दिंडी जेवढे होते तेवढे बी असं कुठली दिंडी तिच्यात सगळ्यांचच हे होईल ना आता
हम्म
काही रिटर्न येतील तर काहीथ त्यांच्या संग असतील ते काही जखमी पशी असं होऊन जाते ना
ह ना कुठे जाते का नाही कात आता तिथोनच छानती ना
हम्म
आता तो ड्रायव्हर काय दो नाहीेमा नाहीयचा त्याला जर तोच आजारी वाहत त्याचा काय दोष बहुत मन लागत
ह पण त्यांनी आजारी होत त्यांनी थांबायला पाहिजे होत नाही सोबत दुसरा ड्रायव्हर असता तरी प काय ते व्हायचं तेवतच काय काय
चक्र ये तनो त्याला काय माहितीय आता माझ्या चकर ये
तेवढं आहे पण मग तरी
यावे यावे म्हणजे या वर्षी सचच ऐकालीवरहिल
हम
म तर जीवित हनी विठाान काय कर वर हम् हा ना कारद ना की अ म्हणी खेळा कडं ऍक्सिडेंट झाला जागा वगैरे तो माणूसला
इकडं का
हा हे तर ते आतााळ्यालाच वाटतय म्हणजे तिकड झाला तो ऍक्सिडेंट पण मग जाग्यावर गेला हा इथला जाग्यावर गेलाना
काल का
हा परवाच्या दिवशी ना पाच साडेपाच सहाला वाटत हा शिंदेचे
हम् हम हम्म हम बघितलं मी बरच मोबाईल ला
हा ना जागा व गेला ना तो
कोणासच गेलेल्या बर का मोठा.
हा ना.
हम्म मोठ नई लान लहान, त्यांच्यापेक्षा लहान.
हा का? हम्म हम्म. किती व्हायचं पण असं, नुसतं असं असं सायकल येऊ राहिले.
हो ना.
परत कुडं कन कुडं कुंडतरी ऍक्सिडेंट झालं परत. तोबी जागा व झाल त्याच्या आधी दोन चार दिवस ऐकलं होतं मी, कुठं झालं ते. आ मज अस ऐकूनच भीती वाटायची ना मग माणसाना.
हा.
हम्म.
ते कधी काय होतं काही सांगता येत नई म्हण त्यांना. आत्ता काय ते बोलतो थोड्या वेळाने सांगता येत नाही असं राहतं ना.
हा हा. बरं आता आपल्या नाशिकव काय म्हने, हे आलं होतं. हम्म रेड अलर्ट दिलती, ते गेलं वाटत तिकडं. तिकड इतकं झालं इतक झालं, हां तिकडं झालं म्हणे. काय ते मॉलमध्ये पाणी शिरेलेन ते लोकं, कसे काय दिंडी गावच
हम्म.